हॅलो
माझ फेवरेट फूड काय आहे.
फेवरेट फूड ह्म फेवरेट फूड माझं टॉप वन ला पिझ्झा भावा. आणि मग टॉप सेकंडला आईस्क्रीम आणि मग काय बाकी सगळं चालतं इकडे तिकडे झालं तरी
अच्छा. ते काय असते म्हणतात ते टाईप म्हणजे मेक्सिकन फूड, इटालियन फूड
हम्म त्या टाईपमध्ये इटालियन फूड माझ फेवरेट इटालियन म्हणजे पिझा पिझा बर्गर पिझ्झा आणि पास्ता वगैरे आलं. लजानिया वगैरे ते फेवरेट. इंडियन फूड पण लय आवडत भाई मला पीक
इंडियन फूड मध्ये काय स्पेशली चांगला वाटत तुला
हो इंडियन फूड मध्ये भाई थाळी भाई कोल्हापुरी थाळी
त्यानंतर मिसळ त्यानंतर बटर चिकन
खरं हाय
त्या नंतर आणि काय लय काय भाई कोल्हापूर म्हणजे फूड मध्ये असंच.
माशे, तांबडा, पांढरा,
हा तेच की तांबडा पांडरा थाळी त्यानंतर भाई तंदुरी.
तंदुरी मुंडी, रक्ती मुंडी, बिरयाणी. वडा कोंबडा.
मटन नाही.
मटन, मटन खीमा, मटन चॉप्स.
मटन चॉप्स, मटन खीमा. हो एक नंबर.
व्हेज मध्ये असं काय भारी इंडियन हम.
व्हेज मध्ये मला मशरूम आवडत भाई.
ते मला आखा मसूर आवडतं.
काय आखा मसूर आखा मसूर तर होयच पण असं युनिक मध्ये मशरूम भाई मशरूम ची भाजी मस् वाटते खायाला. आणि सोया सोयाबीन पण भारी वाटते.
सोयाबीन मला फणसाची भाजी पण आवडते.
होय फणसाची भाजी चिकन सारख लागते. माहीत हाय फणसची भाजी, होय मस्त वाटते मस्त वाटत. फणसची बिर्याणी एक खाल्ली ब मध्ये मी. हो तू बांबू बिर्याणी खाल्लच काये? हो होय फणसची बिर्याणी. बांबू बिर्याणी पण एक नंबर आहे भाई असं असं बांबूमध्ये देत्या त बिर्याणी भरून आणि त्याजात स्मोक करत्यात बांबू मध्ये कुकिंग होतय त्याज, एक नंबर माहित हाय.
ट्राय करायला लागतय कुठे मिळत्या.
काय माहिती कुठ, ती ड्याडी नी आणलेली बाबा कुठून तरी.
हो.
पण एक नंबर होत मला काय आवडलं मग.
हम्म हम्म हम्म.
तुझा फेवर्हेट इनंस्टंट नूडल कुठला आहे इन्स्टंट नूडल.
इनस्टंट नूडल.
हा.
हम. रोल मन्चुरिअन.
अरे नूडल अरे हे रे मॅगी वगैरे तसं विचारालोय मी.
त्यात यप्पी हाय वाटते मला
होय
हम
ती ओ म्हणजे ती साधी यपी मेन असते
ऑरेंज कलरची असत्या बग आहे यीपी नॉर्मल मॅगीवाली नाय मला आवडत ती येल्लो कलरची
अच्छा
तुला
मला आता इथं बॅंगलोरमध्येध ना वेगळे वेगळे ब्रँडस आहेत ठीक आहे त्यातलं वाय वाय नूडल्स म्हणून एकाय आणि इंडोमी म्हणून एकाय दोन्ही पण एक नंबर लागतय आणि तेवढ्याच पार्टीला हाय वीस रुपयाच्या ती इंडोने तर रायमन सरक का
हा हा हा
आणि नॉर्मल ह्याच्यामध्ये हे टॉप रॅमन करी मला आवडत भाई
ओके
टॉपलेमन
कोरियन मला काही आवडलं नाही एवढं खास
होय हे हे खाल्ल नाहीस जापनीस खाल्ल नाहीस रॅमन
खाल्ले बहुतेक पण एवढं नाही रे मला आवडले ते
अच्छा मला वयि आवडत जरा एक्सपेनसिव आहे नुसत एवढंच विषय
कप नूडल्स एक आडले मी ट्राय करायचय तू खालेस का
कंगारज
कसं वाटतय
ते
हम
स
एक्सपेन्सिव तर आहे ट्रॅव्हलला चांगलंय खरं ते
हम् ट्रवलला कुठेतरी बाहेर गेलायच घेऊजा
हो तेच इझी टू केअर आहे हम्म रूट्रिपला
कपनज बेस्ट आहे रोड ट्रिप साठी आणि
ह का नाही गो ट्रीपला तुम्ही गेला का रिसेंटली
नाही रे रिसेंटली नाही रिसेंटली गोवाला गेलोतेच तेच की शेवटी
हम् बेस्ट ट्रिप कुठली होती तुझी आतापर्यंत
आय थिंक गोव्याचीच होती तीवाली बॉईज सोबत गेलेलो बॉईस सोबत गेलेलो गो
हा
गोव्याची ट्रिप आता बघू मी ह्याच्या इंड इंडोनेशिया म्हणतो ह्यायला जाणार आहे त्याच्यासोबत होपस आहेत उत्तराखंड ला
उत्तराखंड हा हा ट्रेकिंग
ट्रेकिंग ना हो मजा येंईल मे बी मे बी नॉट काय माहित
किती जण ठरलाय तुम्ही तिघच आहे
तिघच आहे
ओके
माहित आहे मला पुण्याला पण जायचं रे हॅलो हॅलो अस
हुं
हॅलो हॅलो